तीन वाजताय चार प तीन म बारकीे करत हॅलो
हा
हॅलो
हा बोला की..
हा आमच्या सासूबाईंच तस काही नसत सोडा काम करू सगळ लागत्यात घरात अहो त्या..
हा हा मग काय नाही
हम् एखाद काय राहिल तर शिल्लक करत्यात नाहीतर अस बाहेर काहीतरी गेलो तर म्हणा त्यांच त्यांनी करत्यात दोघींना पण अस त्यांच... काय नसते हम्म.. हम आं
स्वयंपाक तेन करत्यात एखाद्या टायमाला
हम्म करत्यात जेवण करतोया भाकरी टाकतात एक एक टायमाला त्यास्नी आणि आपण त करडे जाय नवतरी भाजी भाकरी करत्या ता
हा हा
अशा करत्या ता हम्म करतो म्हणतात मी करतोय म्हणत त्या, हम् लोट झाड भांड कुंड
हम्म हम्म
करत्या त्या
हम्म हम्म
हम्म कोण काय गेलं कोण काय गेलं आवडतंय नाही लवकर.
होय
सगळ्या ससवा करत नाही सोडा तसा विचार करा.
तेच म्हंटलं!
ह कुणा कुणाचा मी केलू काय तू करू काय असं जास्त प्रमाणात.
हा
हम्म आमच्या नाही बा जसं गेम केलं. की आवरतंय दहा वाजता तर आम्ही निवांत होतोय कामातन सकाळी तिथं पुढं काय मग. मग जेवलं भांडी घासल कुठे हिगडं फिर तिकडं फिर जरा काय कर ब्लाऊज शिव अशी करतो.
हा हा ब्लाउज पण शिवताय.
शिवतोय. घरातलं तेवढ बाहेरचं नाही. म्हणजे मी आता शिक्षण झालेलं नाही सोडा पूर्ण म्हणजे लगीन झाल्यानंतर ख मी गेल तिकड आणि हे घे शिकायचं म्हणून अशी शिकायची म्हणूनच गेलतो अशी तिकडं आमच्या तिकड आणि गेलो आणि पहिला मला दोन तीन एका बाईन ये म्हणली आणि ती दोन तिन टोलवलीच अहो मला चार पाच दिवस, एकतर इथन तिथं गेलतो मी शिकायला महीनाभर राहुन ये म्हणुन सांगितल्याल अ ब्लाउज शिवायला हा महीनाभर राहुन तिन दोन तिन मला टोलवलीच मला आज ये उद्या ये अशी करून कनई पाच सहा दिवस घालवल्. मग राहिल असन. मग तिच्यापशी गेलो नाही मग मम्मीला आमच्या दुसरीकडे हुडकल. दुसरीकडं हुडकल. ती पण दोन दिवसांनी ये म्हटली मी गावाला जाणार हाय. त्यात गेलं आठ दिवस मग दोन दिवस पण गेलो पण एक दोन दिवस गेलो. अण ती आजारीच पडली अहो मग मला तेवढ ति साध ब्लज शिकवलेला आही आजारी पडली ती आठ दिवस तिला बरच मग आठ दिवसां त आणि बोलवली मला झालं पंधरा दिवसां मग तिथनं मला तिन- हेेजबला उ जा अस शिकवलं म्हणजे अस्तरच दोन दिवस आणि ते बाहेर वसायच येत का तस मला झालं मग काय मी पंधरा दिवस त्यातच
हम्म
ते काढायला त्यात बरं नाही होत लई ते लोड झालं मग नवर्या ना म्हटलं आता झाला महिना घरलाय तशी काय जरा आवडेल त मग तरी म घेतलं
हा
आणि मग जरा फोनवर बघत जरा घरातलं असं बघत डोकं जरा वापरत ठेव
हा हा मग अस्तरचं ती शिवताय
हो असतरच पण कस माझी मला बसतेत व्यवस्थित सासूबाईच येत नव्हतं पहिला म्हणजे त्यांची ती अशी बिना कटोरीची असतात ना साधी ब्लोज मग ते शिकलो नव्हतो नाही मी मग ती आताता शिवा लावले बघत बघत हा असं कोण अस तर बघून त्यांच असं ब्लाऊज प बघून शिका आणि ददीच कणी हुतंय साधी असली तर शिवतेय आ्तरची असलीत तर आणि साधंच ब्लाऊज मला येत नाही साधा ब्लाउज ती बहीर टाकत्या
हा हा.
अस्तर चा शिवतोय आणि साधा शिवता येत नहीं
कसं काय?
कसं काय मापत चुकतया तिचा
हा हा.
माझं सवय होहुस पर्यंत तोपर्यंत टाकते
रेट पण लय हाय हो! कसं आहे तिकडं?
अ म्हणजे मम्मीकडे आता प्रॉब्लेमस टाकून आले का न शिवायला अडीशे रुपये सांगितलय एका ला दिदीचच जरा माप चुकते ति टाक चांगल्या साड्यांवरण तर मगं साधा शिवायचं असल तर साधा असतरच शिवायच असलं तर रेग्युलर साडीवरला मी शिवतो असं होय आमच्याकडे पद्धत आहे साड्यांचीच
हम्म हम्म.
तिकडे गेल ड्रेस घालतो
हा हा हा हा.
काय करायचं अओ कस कोणाच कुठली सुनाव त्या म्हणजे.
हा.
आम्हाला सवय पडली पहिल्या साडीच हा घालु वाटत नाही तस झालं हो ते वाट नसता तुम्ही काय केलाय जेवण?
आता सोयाबीनची भाजी
हा हा. तम उला उद्या आज आणिस
काय नाही बघा हा
मंदिर आला काय आता पोरगी बघालाय चंय
हा चालू. हाय की
म्हच कष्ट कोणती हा. हा. हॉबीज ह हा हा माळ्यांची, आमच्या तस कोनी नाही. माळ्याचा सगळे ओपनच आहेत. ओपनच आहेत सगळा आणि न्हावेच्यातले कत जन ना विन पैकी मग मग हाच साईडच्या गावात नाही, आमच्या गावात नाहीत कोण ना माच मग म्यांयच तेेकणा अ असो सईड वेगळं सातेरी महादेव ते नाचता हरीहरा
कायती
या भेटायला कोकणात
नाही अजून कुठे गेलं बघा लग्न झालं ते राहिलं लगी
हम्म लगी राहिलेल का, हम्म आले नाही.
काय कशाल नाही मला मिलताना आणला तर काय हॅलो,
हो बोला की,
हा हा ते टॅक्टरच ते काय काय घावनच झाले.
हा हा स बोलालाय स म्हणून म्हणलं बोलायला.
हम्म हम्म हम्म
मम्मीच्याव पोटात दुखायलाय. काल एक गिराइक आलत. कडे ससके - लक भाता ज कशाचं? नाही ओ काय माहित
पान असतयं उपाशीपोटी खालणार तीन दिवस फक्त कोर्स केला तरी तीन दिवसात तो खडा आपोआप गळून पडतोय.
आपोआप पडतोय?
फक्त उपाशी पोटी उठल्या उठल्या ब्रश न करता ती खायची पानं चाऊन गिळायचं दोन दोन पानं मुतखड्याची पानं विचारा कि तिथं माहित असलं की हम् मुतखडयाची - - पानं म्हणत्यात बघा त्याला. माझं पण मधी तसंच झालतं, दवाखान्यात जाणार हुतो तवर दोन तीन दिवस पानं खाल्ल्यावर- कमीच आलं.
तुम्हालाई म आलय कमी निस यश. बघाय लावतो हं. विचारायलावत रात्रीपासनं रात्रभर झोप ना नाही आओ तिला होय आओ आणि रात त्रभर लोळ - - त्या तिला लईच पोटात दुखाय लागलंय
तिथं कोण नाही.
हाईता वहिनी हाईता खरं तरी बी दुखन कोण हे करतयं सांगा दुखलं सोसायलाच पाहिजे नव्हं त्यात ते दुकानात एक जा तिया ओ दुकान हाय तिजं शि - - स्टँड वर
होय.
दुधाच प्रोडक्ट तेण स्वतःच हाय. खरं ते करायला हाईतचं कि करायला हम्म म ते जायलाच लागतंय ओ
हम् हम.
हम्म‌्.
म दूध बीध राहतंय शिल्लक मात्र होतेय म्हणून.
हा, हा.
हम्म हम्. वहिणी काय मग घरातलं आवरत्याता
वहिणी काय करत्यात
नाही घरीच असत्यात घरीचं असत्यात आत्ता दोन वर्ष झालं लगीन झालं
हम्म हम्म
नाही नाही काय भाऊ जातात दोन्ही कामावर
हा हा दोन भाऊ आहेत
हम्म एकाच झाले च अजून व्हायचय
हम्म हम्म
भाऊ जातात दोन्ही कामा वहिणी घरातच असते घरात कोणतर पाहिजे की
होय
सगळे जाऊन घरातलं कोण कराय मम्मी जाते गावात
हम्म
हम्म आई असते एक दारात दुकानात येत
तिथं काय आहे
किराणामालाचं
हम्म हम्म नाही आई सगळं देते हा